हा बोल की जेवलीस हा. हॅलो. जेवलो बाई
काय करायल्यत?
बाळ झोपल.
होय झोपलाय.
पज हम्म. काय नाय बाई भांडी घासले आता.
ह ह झाली बई भांडी घासून.
भांडी घास. हो चल तेच म्हणल रजनीला हे कर मग.
पोरगी अ हे. करायल्यात.
पोर हाय की गौरव गेलाय बाहेर भजनी बसलेत फोन बघत.
हा हा.
हम्म हम्म. काय नई बय पोरग लवकर झोप ल
झोपलय लवकर आज.
हम्म हम्म.
जेवलोय पण लवकरच.
होय.
हम्म.
हम्म. हम्म बरबर. रेवी
हायत बसल्यात.
हम्म हम्म.
अमोहोलय तिकड गरम होलय
हो आला आले की बाई चलक आले हम् काय माहीत बई काय हो ते कोणाला माहीत. हो स का चन सर काल.
आणि लॉस कायतर हाय बई वज हवा काय कायतर हाय बई
काय हाय?
म्हणजे समुद्रात काहीतर आलंय असं गं समुद्राचं पाणी उष्ण झालंय हे असं.
हो.
हां.
हां हां आता समुद्राचं पाणी उष्ण झालंय म्हणाल्यावर काय पाऊस पडतोय?
होय. मग त्याच्यामुळं पाऊस नाही वाटतं.
होय? बर. नाही आज जास्तच गरम व्हाय लागलंय जरा.
होय हा जून महिना पण संपत आला. आता ऑगस्टमध्येच पडल मला वाटतं पाऊस जास्त.
गेल्यावर्षी पंधरा तारखेपासनं लागलेला पाऊस.
हां. जून म मे मे मध्ये पडला वाटतं जरा पडला की तेवढाच.
तेवढं ते वळवाचं असतंयच की नव गेल्या वर्षी गं. गेल्या वर्षी पंधरा मे पासनं चालू झालता.
हां.
ते कंटिन्यू चालू होता.
चालू होता होय ह्या वर्षी कमीच आहे पाऊस वाटतं.
काय माहित बाई आता एकदा चालू झालं की चालू होणारच की.
हां एकदा चालू झालं की मग काय ऐकत नाही. चालूच इकडं अजून एकदा सुद्धा नाही पडला.
नाही.
नाय.
जास्त तिकडं ऊन असल? दादा, नाही नाही आहे की चालू.
हां हां. इकडं अजून एकदा पण पडला नाही पाऊस ह्या महिन्यात तर लय गरमी हाय इकडं.
इकडं जरा कमी आलती आणि आजपासनं चालू झालंय. जरा आभाळ आल्यावानी झालंत सकाळी पाऊस येईल असं वाटलं खरं काही नाही बाई अम्म हं हं.
खरं पाऊस नाही काहीच.
होय.
हम्म.
हम् ह काय नाहीरे काय नाही सोड झोप आता तस जांब्या जांब्या य बारा वाजेपर्यंत मोबाईल बघत बसा मोबाईल हातात मग पडला म्हटलं की मग ठेवायचं आणि मग झोपायच त्यावर बघतच बसायल
जोसा
जेव जा की हम्म हॉटस्पॉट चालू करून बघलस्त ते
ह आरन का आत मोबाईल वापरले घेत मोबाईल कुठं पडलं असल ग तो
ते मित्रला आणायला गेलता
मग जरा तिथं बघल की नाही आजूबाजूला
हम्म बघून आला
गाडीवरर न पडलाय काय
हो गाडीवरन म्हणजे खिशात ठेवले ना हम्म खिशात न पडला तेलास चेन घातला नव्हता वाटतं बरमोड्याला हम् पडला हम्म बरमडा होता
अ काय पर्सनल वगैरे काय नव्हत त्यात
ह काय नव्हतं सड खरं त्यांन सगळं लॅपटॉपमध्ये सेव्ह केलं
पॅन कार्ड आधार कार्ड
नाहीय ना ना हम् नेला असल आता पडल्यावर कोण ठेवतंय उचललं असेल.
होय पासवर्ड होता नव्हं त्याला?
हम्म पासवर्ड असला तर काय आता हे मारल्यावर निघतंय की सॉफ्टवेअर मारल्यावर.
होय. काय नाही तरी पण एखाद्या म शहाना माणूस असता तर दिला अस ता
हम्म कोण हे असल तर देणार नाही कोण देतंय? देत नाही कोण.
मग तेच की शहाणा, समजूतदार, सुशिक्षित माणसं कोण तर अस ला तर दिला असता मोबाईल फोन वगैरे करून.
होय. कोण देत नाही तसं आता आयतं गावलेलं कोण सोडत होयच की कोण सोडतंय? सोडत नाही कोण. आयतं सापडलेलं वस्तू कोण सोडल? लगे स्विच ऑप लागला पहिला नंतरन स्विच ऑफ सांगाय लागला मग.
हां.
हम्म दुसरं घेतलं मग.
हम्म काय आणि म? ट्रॅक लावा मोबाईलला.
हम्म त ट्रॅक लावून काय तेवढी बुद्धी नको?
कुठं पण पडला तर मोबाईल क नाही सापडतोय. कोण? करुन घेतला तरी पण सापडतोय, हम्म. ट्रॅक वगैरे असल तर.
होय. सापडते.
जेवण काय केलती.
पिटलं. पिटल भातच. पिटल भात हम्. पिठल् भात भाकरी. हा हम्म. आमटी होती ग सकाळची. हॅलो. हॅलो आवाज का खरखराय लागलाय हम्म, नव्हं आमटी सकाळची होती म्हणतान हे केलो. हम्म, यालाय.
हा हा.
ह ह तू काय केलतीस. हम आ.. हम्म आवाजा येना तुझा वेवस्तीत.
अलाय आहे की.
हा.
शेळ्या हाईत की काय.
शेळ्या आहेत की.
कोणाच्या.
आमच्या.
हाईत व्हय शेळ्या.
होय.
आवाज यायलाय शेळ्यांचा म्या-म्या करत्याला.
होय हाय इथच बसलोय ग बाहेर.
बाहेर हा, हा.
गोट्या जवळच बसलोय म्हस नाही.
म्हस नाही.
हम्म म्हस देऊन आता चार-पाच वर्ष झाली, येतो जा
आ, हा, शेतातली झालीत काम. रजनी काय मोबाईल साठी बसल्या काय.
नाही.
हा, हा.
कुठलं काय आता पाऊस पडल्यानंतर सुरुवात.
होय पाऊस पण पडना
उद्या कशी कशाची सुट्टी नाही.
अ तनला
नाहीय नाय.
अ.
आज आलती दुपारी.
हा.
हम्म मग अचानक म्हणाली तिला कार्ड घाल म्हणून.
हा, हा कधी.
हम्म. मगाशी म्हणलेलं सहा-पाच वाजता, तू फोन केलतीस तेव्हा च की वाटत.
हा मगाशी च की तेव्हा जेवण करायचं होतं ग माझं पण.
होय आणि बॅलन्स संपलेला माझा पण.
हा हा.
हम्म केलं नाही फोन. हम्म. काही नाही बाई. घराकडे केलतीस फोन?
अ नाही केला.
हम्म मी रात्री केलता मम्मी काय चपात्या करालती, पप्पा बोलत नंतर न करतो म्हटलं मग तेव्हा केलाय, केला च नाही परत.
पप्पा नी च केलता रात्री मला.
हम्म. बबलीला करशील काय नाही फोन.
होय ग ध्यान करतो माझ्यावर. हेनाच झालेला माझ्या डोकी
काल सांगितलेलं वाटत ते तून.
अं मग तिला पोरगी असत्या वेळ मिळतोय का नाही म्हटलं.
हम्म. बोलत्या कि तेवढच दहा मिनट.
आल्या कायकी या तिकडे, कुठे वडगावत आहे का तिकडे आहे? गेली होय.
गेली काल होय. काल गेले काल सकाळी गेले.
ध सकाळी गेली व्हय? हो हं नोटिफिकेशन आलत ग. पूर्ण काम म्हणून.
हम्म हम्म काल गेल्या काल. काल सकाळी.
अं हं. बरे के पुरगी तिजी?
हाय बरेहाय.
पोरगी किती वी पोरग कितवीला ते?
पोरगं तीसरी ला.
तीसरीलाय व्हय?
हम्म. पोरगं बरं म्हणायची पाळी आल्या पोरगी लई वांड झालीया.
होय लाड हं, अ.
हम. लई वरडते मारल्यानी रडत्या.
आ, हां.
काय वाटल ते फिकून मारते हातातलं बबलीला परवा पा डी मारली डोक्यात टन वाल्या झाल. हम्म, परत दुसऱ्या का तीसऱ्या दिवशी
हॅलो,
हं ठेव तो करणार काय? फरक काय?
हा.
हम्म चालतंय ठेव. हा.